बर
हो.
लय शिकल बोला. हॅलो. हॅलो
हां बोल
हा तेचीती तीगने नवीनकॉलेज ला मग
स्वाती मग मम्मी
काय
स्वाती मम्मी पप्पा ना घेऊन आली
स्वाती मम्मी पप्पा ना घेवुन आलथी काय माहित चौकशी करायला नाही पहिलं तिझी त आली चौकशी करायला
हम्म
मग मॅडम त असं म्हणलंय तिला तू एम बी एम सी ए कशाला घ्यायलास एम बी ए घ्यास म्हणजे म्हनाला द ग मग म्हणून ती ते सांगण्यासाठी म्हणून आणि मम्मी पप्पांनी तसं सांगितलीय मला एम सी लाच ऍडमिशन घ्यायचंणून आणि मम्मी पप्पाांना घेन गेले आणि मॅडमांना सगायचं सांगितली एमसीए लाच घेणार आहे आणि एमसी ए ला घेऊ दे म्हणून आणि गेल तथं
आम्हाला काहीच माहीत नाही आग किचत सांगतच नाय
सांगतच नाही आम्हाला कोण गजती मॅडम म्हणल्या तथ गेल्यावर मी विचारलं म्हणजे मॅडम म्हणलं असं असं ती परवा आलथी त म्हणून म आमाला वाटलं तू म्हटलीस नाही आम्ही जमल तर जाणार आहे म्हणून मी तुझं नाव विचारलं म्हणली नाही म्हणली ते नव्हती म्हणली दुसरे होती आणि स्वातीच नाव सांग ग हे परवा म्हणजे आता कावुन गलथो काय माहित सोमवारी म्ही सोमवारीेलो गलथो बर
मग ती शनिवारी गेली असं ब त्यांचं काय नवत होत ते
हा मग तवा गेली असेल ती
ह
मॅडम म्हणलं मग ती आलथी त म्हणून म्हणलं आता आम्ही सोमवारी गेलतो सगळीण तुला म्हटलं विचारलं ग मी त्या दिवशी
हम्म
अनिलशी मंली सोमवारी सगळ्या त्या दिवशी काय नको म्हंली त्या दिवशी सगळे
विषीला किती पडल्यात मार्क
तिला पण किती आहेत ग लक्षात नाही माझा मार्क विचाराय पाहिजे ते किती इंटनशिप करायला वाटत ती कुठल्या ह्या जॉईन केली ती बाई ते आपण तू फिरायला गेल नव्हतो का आम्ही याला गेलथो की ते काही विजिटला हा त्यांचं काय तर होत ग निट ते बघ त्येच तिने हे केली ती जॉईन केली त आता बघा काय काय करत्या त घेटेल साहा तीन महिने कि सहा महिने होत ते बय पाचव्या सात हजार भरायचं तर तीन महिन्या का सहा महिन्याचं उत्तर
हम्म
है दे बर यातली कोण कोण कोण कोण जईन मला काही फन सांगित मला गाडून त फोन केलथा
मी बी सांगायचे तेव्हा
सांगाय तवा परवा म्हणजे कॉलेज मध्ये एकदा भेटलेल कोणी त्यावेळी देतात कोण कोण कोण कोण जॉईन झाल व्हिडिओ मीटिंग व्हिडिओ कॉल का हो अस मीटिंग असते एक तीनशे ते होती हा म त्याला बघाल त आम्ही होती ती कोण कोण कोणत जॉईन झालेले त्याला वर्गातली होती पाच सहाजण ओळखीचा शेवटी थोडी भिनावळ किची होती मग मॅडम ला सांगितली का आपल्या कॉलेज ला आडमीशन नोको होनार नाही अजून कोण म्हणजे बऱ्यापैकी कोण अजून गेले नाहीत
म्हणजे चौकशी करायला वय
चौकशी करायला सगळी चौकशीला इकडे तिकडे ग ह्याच्यात अजून तर कोण काय आलं नव्हतं इथ चौकशीला कारण मॅडमला मॅडमला कसं सांगू तिला आपल्या कॉलेजच्या हायत माहिती असतंय काय खरं नाव माहीत नसतं. त्या नाव लक्षात राहात आता आम्ही गेलो आपण कि आहे आमच्यात फक्त आमच्या सगळ्यांची तोंडच त्याच्या लक्षात होती. डिपीचं तेवढं तिला नाव माहित आहे मे बाकी कोण असतील नाव माहित नाही तिला गप्प रे बघ कि ती मॅडमच्या लक्षात राहु शपर्यंत नाव जियार यायचं. ते मॅडमच हे राहिलं तर आमच्या या पुरींचं जातीचं काय
म्हणजे
त्या नाही ग दुसऱ्या काय तिसऱ्या मजल्यावर आहे ग तिची बिल्डिंग ती
कशाची
एम सीए डिपार्टमेट
आणि अंबेचा कुठं आहे कॉलेज?
यच कुठ्याकॉडे एमबीए च पण तिथं झा ती पण दुसऱ्या का तिसऱ्या मजल्या वगैर फॉर्म भराय गेल तु मग का आपण एमबीएचं तेन
हम्म
तिथत एमबीएचा क्लास भरतात आणि तुम्ही एमसीए कुठं भरलेला असा फॉर्म
तिथंच डिकेटीला
तिथेच कि त्या इकडच्या बिल्डिंगला भरलेल्या ना ह्या साईडच्या
होय
हा मग त्या साईच्याच त्यांच मॅडमची केबिन आहे. तिकडच डिपार्टमेंट आहे त्यांचं डिपार्टमेंट मध्ये सुटी आहे मॅडम तिथच मोबाईलर कुठ आहे काय माहीत नाही
मग ती क म्हणजे अवेलेबल असते ना चोवीस तास म्हणजे मला जायला बरं का पप्पांना घेऊन तर चौकशीला म्हणजे तुला विचारलं
अ मडण सॉरी एमबीयचे पण सर तिथे असतात कारण आता ऍडमिशन नाही बाई कोण होता बाई ते सर सराचं नाव पण माझ्या लक्षात नाही. आमीण का नाही आम्ही तर गेल्यावर कणी विचारलो एम बी ए च ऍडमिशनच विचार आलाय म्हणून मग तिथला तिथल्या एक सरांना मला सांगितलं ह ह्यायाया रूम मध्ये जावा म्हणला. तिथं आहेत तिथं ति सर आहेत त्यांच्याकड विचारा म सगळं सांगतात. त्यासनीच तेवढं भेटल आणि आलो आम्ही त्यासने विचारून सगळं आ एम सी ए च्या डिपार्टमेंट ला गेला हो. हा मग एमसी एचं तिथे विचारो तिने खाली तिथे सागितलेली.
हम्म.
तिला म्हणली तर तिथं खाली थाबा म्हणली ति सांगितली त्या मॅडमला विचारली क तिथं मग तिथं पण शिक्षक कोण नव्हतं मग ती मॅडम म्हणली याची एचओडींना तुम्ही फोन करा आणि विचारा मग आमच्याकड का घाट मॅडमचा नंबर होता. आम्ही घट फोन केलो ती काय फोन उचलली नाही मग डिपार्टमेंट माहित होत आणि डिपारमेंट ला गेलो आणि तिथं मग विचारलो सगळं आल विचारल सांगितलं ना सगळं काशासाठी बघूया आता काय काय होते हा
हम्म तेच का ऍडमिशन एक ऍडमिशन झालं की म्हणजे बरं पडतेय ग नाहीत ल ते झंजातल्या होत्या. हॅलो.
बरोबर. बेट. कोलाप येणारा गायला तुमच्यात येणारा गायला
या इथं इचकरंजीला कुठं एक का आहे ग हे कॉलेज सोडलं तर
नाही ग मग कुठं नाही आहे. इथ इकडं. तिकडं मग बहतेक की आहे तिला पण एमची हाय वाढत.
एमब ए
ंटी प चौक तचं काय? एम बी. ए हब नि पनाय केयदला एम बी ए यांचेए.
तिथ कॅम्पस आहे का?
केयाटला इकडं सायलक कॅम्पस आहे की कीआयआयटी ला पण हम तुला सग सांगायचं. ग. ते काय माहीत नाही बा मला आता तिकेटीपेक्षा चांगला. आहे का नाही माहित नाही पण तिथं.
हम् हम हम.
ण कॅम्पस एखादी चौक का म्हणाली. मीथ केआय टीला एमबीए च चांगला. आहे. म्हणली तर एमबीए च मी विचारय घली.
हम्म. हॅलो.
तुझीमैत्री तर केरलाला
हा.
चालते करायला. ते असं निऊन विचारून गेली. मग त्या सगा सांगमचे. विचार मग म्हण यांचेच एवढंच चांगलं वाटल्याने भनली रयाचं जरा बरं वाटलं म्हं तर आम्हाला केवढ्याला पाठवून देणार नाही. त्यामुळे मी काय एवढं विचारत. फु मिली क आय. ेतात कोणण
अवघडच आहे गं कुठं ऍडमिशन घ्यायचं. हेच कळत नाही. लवकर पटापट
तेथ लहान तर फोटो काय जात फोटो पाठवायचे पण मग ते
लांब जायला काही नाही ते आणि बसच आणि हाय, हे आणि हा ते
हम्म तेच प्रॉब्लेम आहे तेच प्रॉब्लेम आहे, ते जयसिंगपूर तिकडे पण आहेत कॉलेज तिकड तर मग बघा पाहिजे.
जयसिंगपूर कडवते तर चौकशी पण यायला पाहिजे. मग कळते त्याशिवाय करणार नाही.
ते घ मग तुम्हाला तेभते की एबी एम सी ए प एम सी ए. पण हा वात जे जी मगमला विच बघाला पाहिजे. तिथं पण आहेय. कधी तेवढं कॅम्पस ते नसतात ते सगळे आमोना की एकटं गेलं क नाही, काय विचारायचं काय कळत नाही, सुचत नाही, म्हणून आम्ही सगळे एकदमच गेलतो. मी विशी, निकी, डिम्पी, हर्षल सगळे एकदम गेलतो.
क नै, तिथं सगळी जण जायला पाहिजे, एकाला दोघी तीघी असलं क म्हणजे जायला भयाला बर पडतय ग.
चालतय घे. अगस विचाराय दो दोघी गेले कनै, संग संग का असलं की नै घरातले पण हे करतातग, पाटवत्यात. खर तिकड पण कस, बसतचा प्रॉब्लेम आहे, त्या जे जे मगदूमला बसचाच प्रॉब्लेम आहे.
का त्यांची बस नाई या.
असल कि, खरं कस, ती काय आसत्या घे, हे खर कसं होतय आता हे लच नाही हेच एक तर हे ह्याच आपलं हाफ तिकीट तेन हाय अस, आणि त्याच त्यामुळे ते पण लाईच हेे होते गं. आणि ह्याच्या फी पेक्षा, त्या बसचेच भाडे जास्त, असा पण विषय होतोय नी
होय, बसचं भाडं जास्त होतंय, तिथंच राहिलेलं पर
तर मग ते त्यांचं लाईफ वगैरे होतं. पण अस मग तिकडे सांगलीला तेन आहीत कॉलेज, वॉलचंद कॉलेज, तिकडे पण चांगलाय
वालचंद कॉलेज ला एम बी ए आहे?
एम बि ए काय माहित नाही, एम बी सी ए तिथं होतं बघ वालचंद ला, म्हणजे बी सी ए होत, त्यामुळे एम सी ए असणार आहे तिथं वालचंदला.
एकदा चौकशी करून बघायला पाहिजे.
पण वॉलचंदला बीज्ञसी ए तर होत, बी सी ए आणि बी सी एस. ह बी सी एस तेन हुतं वॉलचंदला, त्यामुळे एम सी ए तर आसणार आता तिथं
हम्म, चौकशी करून बघायला पाहिजे.
चौकशी करा की, कुणाला तर विचारुन चौकशी कराय पाहिजे, सांगलीला म्हनलीस तर रोज येऊन -जाऊन हे होत नाही, सांगलीला म्हणलीस तर तिकडंच राहायला पाहिजे.
वय बाय.
हां, जयसिंगपूर मधण येऊन -जाऊन हो जमतय घे.
हम्म, बरोबर आय.
तेच की, बघुया आता ते कोण कोण काय काय म्हणतात.
ति निकीता निर्मळे, कुठे घेणारय?
तिचां अजून एम सी ए का एम बी ए बघू आता कुठलं घेतीया.
ऍडमिशन टाकायच तसं दोन वेळा टाकणार.
दोनीकडे भरायचं, दोनी पण फॉर्म भरेल जिकड पहिल्या मिरिट मध्ये कुठं येईल बघनार आणि मिळल, तीन आहेत गं
हा हा, चालतेय चालतेय.
तीन आहेत, त्यामुळे तिन्ही मध्ये आता कुठल्याला बसतंय बघायचं.
ह, चालतेय चालतय, बघ चालतय, ठिवु काय मग?
हा हा, चालतय.